जरा क जरा बहूतेक हे जर आ लेट आहे जात ते आपण बोललेलं भौतेिक आंजारा
आता डिस्कनेक्टिंग कॉल कराल त ल बर झाला नाय डिस्कनेक्टिंग?
कुठला?
आता
तो मी केले डिस्कनेक्ट केलेल? म्हणजे ठेवलेला फोन, डिस्कनेट, म्हणजे डिस्कनेट झालानय व्हय?
परब्रह्म
हा, हा
ते न मी ह मार्ग निवडलाय माझ्या एका पर्सनल वाढते चांगला असेल
मग तुझ्या पर्सनॅलिटीला शोभेल असा मार्ग आहे.
काही निर्णय घेतलेला नाहीय मी
नाही, नाही चुकीचं काय? चुकीचं काही नाहीय ड
तर बोल कि विठ्ठल का, एक नाही नाही नाही नाही काय फिरायला आलतो नाही, रे लांब का पळायलास? हह- ग्राउंडवर यायला सांगतो
ग्राउंडवर सांगतो चालतय नाही सांगतो सगळं उद्या ग्राउंड वर आल्यावर सांगतो सगळ हॅलो!
हम्म
मित्रचय ते आता काय सांगलं आता ते काय ग्राउंड आल्या मी ग्राउंड घेतलं तर त्याच्या घरात आ त भावूला गोड भरपूर तिन थांबवलं माझा शर्ट, बघून त्याला अस त्याला काय? म्हंदच्याार शता आता काय झालं?
बलायचंका बलायचं
हं हं हं आता कस सांगू माझी मावशी हं आब आ बरोबर आहे का नाय? हा कस सांगवत आ आ मलाच म्हणते? व्हय
हा उगच कुणाचं नाव घेतलं असं म्हणलं तर? कोणाचं पण नाव घेतलं का असं म्हणले तर
तरला काय मग माशी संधी एवढं असं कोण बोलतय का म्हणण
हा ते असस फिरत ना
सिंपल लोज का
तेव्हा असं फिरच फत असं गार वाऱ्याला
ह् आमची पोर पोरांच्या मनातले असते की ह
तु फि झाला अससग रे बर फोनवर बोलू तू निव
मग आ पर्वा फड पर्वा फडला परवाहीथ फोन चुक दुपारचं संध्याकाळचं त्याळी पण मी आज फिरतच जाते कुणाच पण येऊ दे फोन मित्रच येऊ दे मित्र तर एक मी तास तास बर डिस्कशन करतोय कसं व्हायचं आमचं आपलं कसं व्हायचं ही भरती गेली तर कुठली भरती गे आली असं असते मी
हा हा
म्हणजे एक एक परवा तर एक परवा कधी माहिती का समोवर मी तुला मेसेज केला तर ब एकदा या फेजने फेजने बस सांगू काय तर काही ते विचारत नत काही ते दिवशीच होन केता हा ते दिशी असंच तच बरो कच्छ जण बोलत होतो फिरत फिरत बोलतो एकदा समवार गेल्या सोमोर त्या संगात बोलत होतो एक तरर ते माझं कोुणा असं किंवा ती अ ते मगा त एक मी परवा एक तसबबर बोलत त एक आणि अक्षयदाणे हे त्यांची संगत फक्त दुसरं कोणाला फन करत नाही असं आहे आणि कोण मला खरच पण नाही
हम्म
मी तरर कामासच करतो ना तर नाही तर नाही अ तवाजील गघतला आवज येतोय फिरायला आलोय मी चालते.
आला की.
हम् हम हम
बायका मी पण काय मी काय एका खोलीत
एका खोलीतच बसली असतील तिथं.
एका खोलीत नाही बाहेर मी इथे दिसू राही ना.
टेरेस वर फिरायलात.
आं
फिरतेस का नाही फिरतेस तुला फिरायची ही गरज नाहीस सोड.
चांगलं कनेक्शन म्हणजे कम्युनिकेशन आणि म्हणताय इथंच बसलोय.
हा हा ह चांगलंय.
हम्म आता हे सगळं हे सगळं पैसे दादाच्या म अकाउंट ला येतात रे.
हा मामा देतोय का नाय पैसे हुं हुं हुं मामाने बिल तेच फिराय गेल तर मामानेच बिल भागवलंय तुझं.
कुठलं व्हय.
ह ह ह म मामाकडंन ऑनलाइन पै तुझ ऑनलाईन हे नाय काय गुगल पे काढलं नाहीस.
हाय की झिरो बॅलन्स हाय.
झिरो बॅलन्स हाय.
होय कट हुत्यात ब आता पैश आल्या आल्या. आले पैसे.
हा
कट हुत्यात
कशा मग क कुठल्या अकाउंट वरन काढलसी कुठल अकाउंट जॉईन केलय.
युनियन आहे.
हम् ह आता आमची मम्मी की नाही फिराय चालेय थांब दोन मिनिटं थांब
हम्म
दहाचा ग्रुप यायल्यात आमच्या
हम्म
मम्मीची टीम गेली आमची फिराय की
तण काय
गल्लीत हाय घरा पुढल्या मागल्या पलीकडल्या आलीकडल्या
हम्म हम्म
इतुन मोठे कबड्डी ची टीम होती कबड्डी कबड्डीची टीम आहेे ती अ टीमला दिसलो मी तिथ ना पुढण. एवढ काय नसतय. मम्मी म्हणल्या कुणासंग बोलतोस. त दा काय? म्हणणार काय घरात आल्यावर
ब बघितल्या व्हय तुला मम्मी न
असा फोन असा पुढं होता पुढे घे आपण असं बघतोय त फोन होता फोन पण फोन बंद होता.
हा हा
अस होता.
म काय क हा
असं आहे. आता काही नाही आता निवांत आहे बघ आठ साडेआठच्या पुढे आठच्या पुढे येतोय निवांतच असतोय काही संध्याकाळी अभ्यास पण करीत नाय दिवसभर नुसता फिरत असतत लघच वाटते आता झो झोपू वाटत्या.
अंघोळी करून जातस व्हय.
हा
गरी खण ज तोस
आठव काढायला कुणा आठवण काढायला आ म्हण तू कुठे गेला आला क नाही येते क नाही मी येते साडेआठ वाजता म्हण की साडेआठ वाजता येते म्हण म्ह हम आ तिला करत नंतर उद्या करतो उद्या ह करत आता ब हॅलो
ह ह काय परीकडची
आय
काय ग नाही लय होय हॅलो हॅलो ए दहा मिनिट दहा मिनिट होतीत कि ाम आलो दहा मिनिट उतीत आलो सातच मिनिटं झाल्या ती पलीकडच आहे ना अ तुला नाही ग सत्याला हॅलो
हम्म
हा याल काायपू
अय्याली
हा ती पलीकडच आ होती ना
होय होत कधी बोललसतेस
होय एकदा अरे म एकदा माणसाचा आवाज ऐकलो किंवा त्याचा चेहरा बघितलो माझ्या लगेच लक्षात राहतय रे.
हम्म हम्म हम्म हम् हम
विषय हाय होय.
परवा परवाच दिसतेली बघितलं असचील.
कवा? नाही बाबा. त्या नव्हत्या पण बाहीर.
मो मोटं बोलायचं बन कर मोठठं बोलायच कशाला मोठं बोलायच
याला कसं अम याला कच कळालं
आ नादाल लागायच नाय नादाल लागय ना बरोबर. जाय नाही बरोबर का नाही म्हणते म
त्याला त्याला कशांना सांगितलं
कोण त्याला कोण सांगितलं, त्याला काही कळणार नाही आता.
आठ मिनिटं झालं.
पैसे झालं का नाही पैसे झालं.
नाही अजून आठ मिंट झाल्यात.
दोन मिनिटे ह्याच्या संग बोलतोस काय बग, चल म्हणते की मग
काय सांगू नकोस. अ मला
त्याजी ते जुण्याकडून वाट लावून ठेवलं ते
काय दे?
तूच फक्त ते असं हे झालं तुझ्या मुळ असल तो आता हे कयलाय बोलालाय. तू जर हे केलं नसतीस तर तू जर काय केलं नसते तर कशाला काय करतोय तो हं.
हम्म.
आम्हाला पण किंमत हाय. ती व्हॅल्यू
ये बाबा सकड लांब जा तिथन उगच डोकं खात बसतय माझं ते.
जलेबी. नंतर लाव घे, घरातच तयारी
गेला नाही हा हा तेच कि बाजारला
येतील ना साडेनउ वाजता येते जवळ आसत तर लवकर येते. लांब आसल जरा उशीरन येते जरा
हम्म हम्म.
काय काम होतं तुझं.
कुठलं?
आण्टी बनवायची तुमची
तेच कि ते पूजावही नी ची मम्मी आल्या पुढं
हा
मग ते येणार काय विचारालतीत पुढं
हम्म हम्म हम्म मग जाणार आहेस?
होय जाणार आहे बाबा
दहा मिनटं झालं काय. हे झालं दहा मिनिट
हम्म उद्या करू काय आणि आसं
उद्या उद्या जाऊ सर नऊ थांब सांगतो थांब उद्या काय नियोजन आहे माझं उद्या
हा आजून आहे बाबा चाळीस करायचंय आता माझं वीसभर झाल्यात
चाळीस आहेत आजून वीस भर अ दरोज मगं दरोज तुला काय आता कास सांगू तुला बर मेसेज कर जा मेसेज कर जा करनार असतेवेळी
हा हा
फक्त माझं एक पाच मिनिट उघडत नाही ते माहिती असेल तर सेट टिंग आहे माझी
व्हय व्हय
हा मग ते पाच मिनिट दहा मिनिट जरा वेट कर आणि मग करायचं नाहीतर टेक्ट मेसेज कर जा मग टेक्ट मेसेज टेक्स्ट मेसेज कर नाही तर व्हॉट्सअप वर हे कर येते मग दहा मिनिटात लगेच कर म्हटलं कर नाहीतर तो ऊगच आणि तो कॉल वाया जायाचा
नाही नाही नाही नाही तसं काय करत नाही तू बोलनार आसला हा चालतय
हा मोकळच असतयं सोड कर, संध्याकाळच ठेव,